हॅलो
हॅलो झालं जेवण.
ओ आवाज कमी करा.
तो गेला का ड्युटीला.
हो गेला ड्युटीला सकाळी नऊ वाजताच. नाही गं बाई सात सव्वासातला नऊला नाही सात सव्वासातला गेला.
हम्म
काय चाललंय.
काय नाही चल म्हटलं आता माझे दोन कॉल बाकी येतं तेवढे होऊन जातील.
हम्म आज एकट्याला काम दिलंय.
प्रियंका ज्याच्यावर लागत नाहीये ते म्हणतात ते टास्क कम्प्लीट झालाय याच्यावर या नंबरवररचा. प्रियंकाच्या याच्यावर लागत नाही हे हा म्हनून म्हटलं जाऊ द्या आता चार डाक्स चार कॉलच असत वाटत ते एका नंबरवर चार कॉल करता येतात आपल्याला दोन का तीन दिवसाच हे असंत त्याला लिमिट.
हम्म
हम्म
आता याच्यावर मी केला तुझा आला तस बरं चालतं लगेच.
हा तसं चालतंय ना तसं करता येईल चार कॉल करता येतील आपल्याला आता. तुझ्या तू मला करशील मी तुला करेल असे चार कॉल करता येतात आपल्याला.
करता येतात का तेच म्हटलं माझ्याजवळ दुसरा नंबर नाही मग कसा काय फोन करावा.
हा नाही मग अ यांच्या अ तू याच्या वरूण प्रियांकाच्या हिला लावून प्रियांकाला लावून घ्यायचा.
हम्म
भैय्याच्या याच्यात पण केलाय ना. भैय्या शी बोलताना त्याच्यावरच फोन करायचा. हे फक्त फो अ फ्रेंड हे झालं ना याच्यात पैसे जास्त भेटतात पण त्याच्यात कन्वरर्सेशन प्रॉपर पाहिजे हे जे फोन कॉलच जे काम हाय ना दहा मिनिटं जे आपण बोलतो तर त्याच्यात मग असं एक टॉपिक घ्यायचा त्या टॉपिक वर बोलायचं मग त्याचे पैसे जास्त भेटतात. टोटल पैसे भेटतात म्हणजे मग
हा
हम्म असं असतं. मग त्याच्यामध्ये मग आपण कसं बोलायचं की तुम्ही कुठे फिरायला गेले हो ते मग तिथली माहिती सांगायची. मग एखाद्या रेसिपीना सांगायची असं. हम्म. असं बोलायचं मग त्याचे पैसे त्याचे चार्जेस आहे ना पूर्ण भेटतात म आपल्याला. त्यांना त्या म्हणजे हे हे दिसल हा नाई आणि हे जे सॉफ्टवेअर हा नेटवर्कचा इश्यू राहिला का मग कट होऊन जातो ना.
हम्म!
आणि हे जे सॉफ्टवेअर आहे ना हे ना लोकल म्हणजे एआय ना सगळ्या अशा लोकल लँग्वेज त्याच्यामध्ये तर म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपल्याला काहीतरी शिकायचंय. तसं ते ए आय हे सॉफ्टवेअर हाय ना ए आय सॉफ्टवेअर ला पूर्ण भारतभरच्या लँग्वेज शिक वायच्या आहेत म्हणून मग अ हे ऍप त्यांनी चालू केलेली आहे म ऍप मधून आपण जे बोलतो आपल्याला जे रेकॉर्डिंग होत मग हे रेकॉर्डिंग तो हा ते ऐकतात आणि त्यांच्या त्या सॉफ्टवेअरमध्ये ते ते का करतात. मग आपण गुगल पे हे काय म्हणतात चाट जीपी टी त्याच्यावर जर आपण काहीतरी माहिती टाकली ती कशी आपल्याला सर्च करता येते.
हम्म!
मग त्याच्यासाठी हे एआय ने मग आता बोली भाषा असते ना. ते बोली भााषेचा त्याच्यात त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यासाठी असं.
हम्म!
आता त्या सरांनी मला सगळं इथेच दाखवलं की हे ऍप आहे ना म्हणे कार्य ऍप हे गुगल सोबत त्यांची पार्टनरशिप आहे म्हणे. असं लोकल नाही म्हणे ते म्हणे फ्रॉड नाही होणार म्हणे त्याच्यामध्ये असं.
हम्म!
म्हटलं भैयाने पण तेव्हा बघितलं तर भैयानी पण तेच सांगितलं ए आय ही सगळं लँग्वेज लोकल लँग्वेज शिकतय म्हणे आता ए आय म्हणे. त्याच्याकडे हा प्रोफेशनल लँग्वेज होती ती आता ती लोकल लँग्वेज त्याच्यामध्ये स्टोअर काढण्यासा ठी ऍप तयार करून मग ह ऍप थू सगळ्यांची लोकल म्हणजे आता मग को कोण कसं बोलतो मग प्रत्येक भाषेची हे येत ना त्याच्यामध्ये पूर्ण भारतातला असं त्याच्यासाठी हाय. मग आपल्याकडचे मराठी आपल्याकडचे खानदेशी मराठी वेगळी नागपूरकडची मराठी वेगळी. कोल्हापूर कडची मराठी साताऱ्या कडची मराठी म अस फरक पडत जातो असं. हा तिच्यात म्हणजे किती हा.
हम्!
पद्धत कशी आहे काय काययांचे शब्द हा.
प्रत्येका मराठी भाषेची प्रत्येकाची वेळ जस
हा!
नदी जशी घाट घाट उतरत जाते तस वाढत जातो तस वाढणार आहे ते.
हा हा तस.
हा सगळ्या भाषा त्याला शिकायच्या आहेत ना ए आय ला म्हणून मग त्यांनी हे ऍप तयार केलं आणि मग इकडून तिकडून शोधण्यापेक्षा हे कन्वर्सेशन आहे ना ते रेकॉर्डिंग करतात आपलं बोलणं. हा हे रेकॉड होत. आणि हे रेकॉर्ड झालेलं बोलन मग तर तो स्टोअर करतो त्याच्यामध्ये.
हा हा, म अजून काय काय माहितीय त्याच्यावाली?
मग याच्यानंतर याच्यात, आपल्या हे तीस कॉलच जर टार्गेट कम्प्लीट झालं ना?
हं.
तर मग त्या आपल्याला, अ टास्क देत जातील म्हणजे मग अशे अ असा एक-दोन सेकंदाचा ऑडिओ देतात, आपल्याला
हम्.
अ, हा मग त ऑडिओ नीट ऐकायच काळजीपूर्वक जस जसा टाय करून, सेंड करायचा.
हम्म.
त्याचे पण आठ रुपये टास्क भेटतो वाटत, एक ऑडिओ पाठवला
हम.
टाईप करून
हम.
त्याचे आठ रुपये भेटतात आणि आता ते सरांचे ते टास्क कंप्ललीट झालेत ना पहिलेचे ये म्हणून मग त्यांना ना, आता एक असं छोटस दोन-तीन ओळीचा असा पॅराग्राफ येतो
हम्म
मग तो आपण वाचायचा अन रेकॉर्ड होतो. पण तो सेंड करायचा आपल्या व्हॉट्सअप वरती.
हम्म.
आपण तो रेकॉर्डेड व्हिडिओ हा ऑडिओ पाठव ना कोणाला ग दुसऱ्याला? मग तसं ते पॅसेंज मध्ये जसं तसं वाचायचं. आणि सेंड करून द्यायचे फक्त, तो सुद्धा टास्क ये त्याचे पण कि ते दहा का बारा रुपये भेटतात एका याचे.
हा तुमला टाईप करता येतीलईल का असं?
तेच्याच फक्त तेे बघून ऐकायचं फक्त, जसा शब्द असला आता ऑडिओ मध्ये जर असेल, की आम्ही आम्ही काल पंढरपूरला गेलो, मग तस तस ते टाईप करायच तिथे. आणि त्या ऍप वरून सेंड करून द्यायचं, असं. आम्ही काल चंद्रभागेत आंघोळ केली, मग ते तस तस टाईप करायच आणि सेंड करायच अस मला किती आठ रुपये, आठ रुपये भेटतात, ते करा
अरे हो, तुझ अजून तिथपर्यंत नाही आली ना लेवल?
नाही माझे कॉल नही होत, कॉल व्हायला पाहिजे कॉलवर नाही नाही माझे नाही आले
हम.
त्याच्या सर नी सांगितलं ना अँप बद्दल, त्यान बहिणीला काही, एक हां.
त्यांना येतयबा.
हा त्यांचं तीन एक हजार रुपयाच पेमेंट होऊन गेलंय, पाच सहा दिवसाचं.
किती तीन हजारच?
हा पाच सात-दिस काम केलं तर, हं म्हणजे त्यांचं ती तें दाखवतो काम कि एवढं तुम्ही वर्किंग केलेलं ये. आता एका जणी च, आठ दिवसाच पस्तीस श, हां तीन हजार, पाचशे रुपयाच झालेलं होतं वर्किंग, तिने पाठवलं पण होतं या सरांनी दाखवलं पण आम्हाला याच्यावर व्हॉट्सअप तिचं आठ दिसचं काम, तीन हजार पाचशे रुपये झालेलं होतं.
चांगलय ना मग.
फक्त करत राहायला पाहिजे, हे फोन कॉलये ना
दिपोळीच्या साड्या नवऱ्याजवळ मागायचं कामचं नाही मग
हं
आपली आपली दिवाळी करायची आपण
हां
त्यांना कशाला म्हणायच आम्हाला दिवाळील साडी घ्या
काल काल त्यांना म्हटलं ना हेंना का म्हटलं माझे एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये आले म्हटले रात्रीच आले ना माझे म्हटलं एकशे नव्वद रुपये आलेले म्हणे माईला पण सांगू म्हटलं आता त्यांनी ते का बंद करून दिलं म्हटलं आता कोणाला द्यायची नाही लिंक आ जेव्हा मी नाही जेव्हा मी म्हटलं माईला सांगते नको म्हने रिकामं फ्रॉड वगैरे असेल म्हटलं ठीकय नाही ना जाऊ द्या म्हटल मी बी कॅन्सल करून दिलं आणि आता मग काल पैसे दाखवले ना म्हणे मग माईला ताईला बी सांगून दे म्हणे म्हटलं हा जेव्हा सांगत होते तेव्हा ऐकलं नाही
हम्
आपल्या ताईला पण बोलले होते मी म्हटलं ताई म्हणे ते फ्रॉड असतं ना असं असतं जाऊदे
ली सत्ता करायचं ना त्या वेडीनं बी
हा काय? मोजून दहा मिनटं बोलायचं राहतं दिवसातून दहा मिनटं बोलय झालं आता आपले बघ दहा मिनटं होत आले आपले दहा मिनिटं कितीकसा वेळ लागला?
हम जेवण झालं का?
फराळी हा इतक्यात जेवण केलं मग ते सरन ते बाहेर गेले म्हटंल चला तोपर्यंत फोन करून घेऊ
हम्म
हा एक कॉल होऊन जाईल म्हटलं मग
प्रियांकाच्या बहिणीच्या मुलानी केला बी मस्त कॉल करतो तो आणि बोलतो बी सगळं कॉलेजच त्याचं चांगली माहिती मिळते ना उलट ती
हा मग तो त्या कॉलेजची माहिती सांगेल हा त्याला जास्त पैशे भेटतेत ज्याच्यामध्येय ना जास्त माहिती मिळते ना माहिती सांगितलेली राहते ज्या कॉलमध्ये त्याला पेमेंट जास्त मिळतं आता तसं त्या मॅडमांनी मला ना मी इथल्या सॉफ्टवेअर बद्दल सगळी माहिती सांगितली होती त्याच्यामुळं त्यांनी त्यांना पेमेंट चांगलं पडलं
हं
ह
पाहीन
चालेल चल ठेवू मग?
चालेल जेवण झालं का म्हटलं?
हो हो झालं ना
आज काय बेत होता म?
आज वालाच्या शेंगा भाजींना काय आता आता काय
े झाले
प्रसप